हॅलो
हा ताई
हा येतोय ना आवाज
हो हो येतोय येतोय गोदा पार्कच सांगत होतात ना तुम्ही?
हा गोदा पार्कचं आम्ही नाही गेलेलो अजून पण ऐकलंय त्याविषयी छान म्हणून ते गोदा पार्क पण कारंजा वगैरे छान तिथं.
हो ना आणि तिथं ते रोप जम्प
हा हा ते मुलांना खेळायला छान आहे ते.
हा माझ्या भावाच्या मुलीनी केलं होतं ना त्यांनी मला पाठवलेलं. तिचे व्हिडिओ वगैरे पाठवून येते लास्ट इयर ते गेलेले होते. तिथं संध्याकाळी शो पण असतो वाटतं ना.
हा शो असतो ना तो कारंजनचाच. पण आम्ही गेलेलोच नाही मुलगा गेला होता त्यांनी सांगितलं होत. असं असंय म्हणून पण मग काय प्रत्यक्ष बघितल्याशिवाय आनंद घेता येत नाही.
हा ते तर आहेच ऐकून ना आणि डिरेक्टली जाऊन ह्याच्यात
हा हो ते तर आहेच फक्त स्वामीनारायणचं मंदिर बघितलं होतं मी. ते खूपच सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे.
हो हा ते बाहेरून बघतानाच इतकं छान वाटत तर मध्ये तर असणारच. आणि तिथे शांतता पण खूप असते आणि मध्ये क्लीन पण खूप असत ना. मी पुण्याच स्वामीनारायण ला गेलेली आहे. पण अ पुण्याच जे आहे ना कात्रजच्या तिकडे येते पण तुम्ही आले ना एखाद वेळेस तर जाऊन प बघा ते पण खूप छान आहे.
आणि जायचंच आहे मला मुलगा सांगत होता पण ते कसं आपण फक्त तर घ्यायला जातो मग आपला प्रवासातच पाच सहा तासाचा रन होते वेळ भेटेल रिटर्न त्या वेळेत तेवढ्या वेळेत
नाही काय करायचं अ तुम्ही बसने येता का तुमची गाडी आहे.
नाही भावाच्या गाडीत आले होते मी, ह्यावेळेस त्यानी मोठी गाडी घेतली ना एरटी का त्याच्यात आल होत आम्ही.
हम् हम् हम्. ऍक्च्युली मी पण नाशिकला बस ने जाते येते ना. तर रात्री सहसा प्रवास करते रात्री गर्दी पण नसते. ते आणि काही वाटत पण नाही.
हा.
की अ इकडनं रात्री बारा एकच्या बसमध्ये बसले की सकाळी पाच वाजता नाशिक रोडलं उतरते.
हा माझ्या मुलाचं आहे तसच आहे हा तो आता एकटा जातो ना प्रवास करतो ना. तर तो पण रात्रीचाच बसतो म्हणे दिवसाचा रस्ता कटत नाही म्हणे लवकर प्रवास पण संप पत नाही रात्रीच काय वाटत नाही.
कट हा तेच तर प्रवास पण संपता संप पत नाही आणि गर्दी पण इतकी असते तर त्याच्यातच म्हणजे खूप बोरं होतंय. ते असं वाटत कधी एकदा उतरतो. आपण रात्री तसं झोप पण येता येत काही वाटत नाही.
हा झोपून घ्यायचं काय आपलं तर, सगळी स एसी बसनीच येतात ते बुकिंग करून. रिझर्व करून येतो तो, त्यांच्यामुळे टेन्शन नाही.
त्यांच्यामुळे हां. निवांत झोपून येता येत काही वाटत पण नाही, गाडी पण फास्ट चालते रस्त्यांत गर्दी नस
ह ट्राफिक नसे त्यामुळे, ट्राफिक नसे त्यामुळे चाल नाही तर असे सिग्नल खूप लागतं ओ, खूप ट्रॅफिक लागते तिथे पुण्याला.
हम्म. तेच ना, आणि इकडचे सिग्नल पण मोठे आहेत.
हो खूपचं.
हा पण प्रॉब्लेम आहे, आपल्या इकडं कसं नव्वद सेकंद साठ. सत्तर सेकंद कसले. तसं इथं ते सिग्नलच एवढे मोठे असत. आणि त्यांच्याने ट्राफिक जास्त वाढ
तास जाता हो तिथे, हम अर्ध
नाही तुम्ही म्हणजे, आता हा तुम्हाला तिकडे जावं लागतं. नाही तर आम्ही लोगाव मध्ये राहतो ना, आम्ही काय करतो निमगाव मधून एक रोड ये. तर त्या निमगाव मधल्या रोडनी जर आला ना. तर तो डायरेक्ट आळंदीकडे मध्ये निघतो, आणि तिकडनं परत गावागावाचा रस्ता. डगाव शिंदे वगैरे असे गावगाव आहेत, तर त्या गावागावच्या रस्ते डायेक्ट लोगावमध्ये येत आहेत. आम्हाला तेच्यामुळे काय होत की, जो चाकणची ट्राफिक सगळ्यात जास्त ये.
हा आम्हाला म शिवाजीनगरला जा जावं लागत ना.
हा नाही आमचं पण जर बसने आलोना, तर मग शिवाजीनगरला उतराव लागतं. तिकडनं परत लोगावची बस असते, मग असं शिफ्ट कराव लागत. पण जर इन केस गाडीत आलं ना, हा आवज नाही येते तुम्हाला. पण इन केस गाडीत जर आलं ना. नाही माझ्याकडे वायफाय ये.
हा.
त्यांच्यामुळे हा. हा कदाचित.
आवाज येतोय बोला चांगल चालूय आत्ता.
हा हा हा हा हा.
ते म्हणून आम्हाला. हे परवडतय हिकडंन यायला, जर गाडीने आलं तर.
हम. तेच ना, माझ्या मुलाला रातचाच प्रवास करतो आता. तो नाही जात दिवसा आणि त्यांचे मित्र असतात ना, बरोबर एक जेल रोडचा आहे. एक हॉटेल पसला आहे. मग ते तिघं चौघं जातात, मिळून काही टेन्शन वाटत असं. पहिले नवी नवीन वचा तास त्याचे पप्पाच जायचे सोडवायला. अ्हो का?
ह का? नाही एकदा सवय झाली न् त्याला काही वाटणार नाही.
हो नाही आता जात होतो त्याच त्याचा एखटा.
तो माझा मुलगा राहतो. हं. पण मग आपल्याला काही नाही रात्री उलट दिवसा मुलं पण लय खूप त्रास देता ओ. प्रत्येक गाडीत जे पण काही येत ना ते सगळ ह्याला घ्यायचं असत. हां आणि बर हायजेनिक पण नसत ना त्यांना कस द्याव प्रत्येकच गोष्ट त्याच्यापेक्षा ना त्री गेला न् आणि तो पण झोपतो आपल् आपली पण झोप होती. सकाळी रिफ्रेशमेंट माणूस जागा होऊन काम तरी करता येत. नाही तर अ् दिवसभर गेलं आणि संध्याकाळी परत तिथं स्वयंपाकाला उभ राहायची कॅपॅसिटीच राहत नाही माणसाची.
हो ना खूप जाम होतो प्रवासात तेवढे पाच सहा तास जात माणूस थकून जा पुर् आमचा भाऊ त् आला का डायेक् झोपूनच घेतो. जेवला एकदा आंघोळ केली झोपला का परत तो उठतच नाही असं आमच्या भाऊच. हम्म.
नाही ओ खरंच जर दिवसा आलं ना एवढच जाम होत. आता आपलं म्हणजे सपोज एवढं हे होऊन पण् आत् वाटतं आराम कराव तर ते तर पोरच आहे. साहाजिक त्यांना वाटणारच.
हम्म ते काय पोटासाठी शिक्षणासाठी बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही. बाहेर पडल्याशिवाय दुनिया दिसत नाही. दुनियाही नाही कळतो ओ बाहेर आहेत ते म्हणताणच चार लोकांमध्ये गेलं की मंग अ्
तु बोला ना?
त्यांना घरी जेवर राहतात तोवर आई वडिलांची एवढी हे पण नसती का हा आपली आई आपल्यासाठ्- ठी काय करतीय.
किंवा आपले वडील पण जेव्हा बाहेर राहता सगळीच गोष्ट विकत घेऊन खातान तेव्हा त्यांना एक रिॲलाईज होतं. आणि आपण घरी घरच्यांचं महत्त्व.
ते पण आणि ऍडजस्टमेंट कळते मेन म्हणजे दिलेल्या पैशात कसा दिवस म्हणजे महिना काढायचा. किंवा कोणत्या गरजेच्या गोष्टी त्या घ्यायच्या हम् म्हणजे संसाराची सुरुवात आहे न तिथूनच कळती ब्.
हां किती करावं किती किती हं
हम् खर्च पैसा कसा जपून वापरायचा. ते कळत पोरांला हम आणि स्वतःचे कपडे स्वतः धुवावी लाग् तात हॉस्टेलला त्यामुळे ते बी कळत किंमत आईची.
हां का् काय काय करते ती आपल्यासाठी.
म् इथं जे म्हंटलं ते हे नाही आवडलं कर दुसरं हे नाही पटलं त् ते कर दुसरं तसं हा मेसच भेटल ते पटो न् पटो ते खायचच. ह्ंम्
हम् त्याला काय पर्याय नसतो.
हा हा जरी आपण करून दिलेल्या असत चटण्या वगैरे ते काही एवढे दिवस टिकते नाही आता.
किती दिवस टिकतं हो हा.
ते जरी आपण किती काही करून द्या किलोच जरी करून दिलं तर रूम पाटणार आहे आ ता मित्र येतात मगा ते घेतातच.
आणि मुलांचं कसं तर त्यांना घरचं खावाचं वाटतं म्हणजे त्याचं तर त्याच बाकीचे पण खातात. मग त्याच्याने संपतच. तर माझ्याकडे पण माझी एक बहिणीची अ पुतनी होती ती इथे ह्या कॉलेजला म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ह्याच्यासाठी होती कॉलेजला तर ती कधी तरी यायची ना माझ्याकडे शनिवार रविवार मध्ये. तर ती ज्या दिवशी घरी जाणार ना तिच्या सगळ्या मैत्रिंना वाटायचं. हा हे काहीतरी घेऊन येत आणि हिच्या डब्यावर दुसरेच ताव मारायचे. का घरच खायला भेटणार व? हां
शेंगदाण्याची चटणी, तिळाची, खोरसणीची हा त्या चटणी आपण करून देतो ना त्या तेल टाकून फक्त खायचं कोरड्या चटण्या तर मग पोरच ताव मारता याच्या डब्यावर आणि रूम मध्ये असतात ते रूम पार्टनर मग देवस लागतं त्यांनी आणलं का म आपले पोरं खातोस आणि बरं वाटतं त्यांना बी.
वैतागलेले असतं मेसचं खाऊन त्याच्यामुळे त्यांना नाही चटण्या पण चांगल्या वाटतं हम्म.
मग काय म आय तिकडं तो मला नवीन-नवीन सांगायचा बरं का ते भेंडीत बटाटे टाकून द्याता म्हणे आयुष्यात कधी असं
अहो काही पण कांदे टमाटे, बटाटे सगळे एक त्र करता ते कोणत्याही भाजीत बटाटे टाकता. मेथीच्या भाजीत काय म्हणजे पालेभाज्यांमध्ये सुद्धा ते बटाटे टाकून देतात फक्त
हा ना फक्त त्यांना म्हणजे वाढलं
हा कसं वाढल हे
हा फक्त पोरांचा पोट भरायशी करता आपण ते चविचं आणि याचं काही घेणं देणं नाही.. ते तो कटाळतो म्हणतो हम्म. वरण भात आणि चपाती हे कंपल्सरी काहीतरी कोरडी भाजी काहीतरी रसा. ते बी कधी कोरडी राहते तर नाही राहत किंवा नाही राहत ते जे असल
हा किंव्हा जायला उशीर संपलेली असली तरी ते काही जे आहे ते खाऊन घ्यायला लागतं.
हम्म. तो म्हणे ते वरणभात वरणभात म्हणे माझ्या तोंडावर आलं म्हणे वर्ष झालं मी वरणभात दररोज चौ खातो दोन्ही टाइमाला.
आणि भाज्या चांगल्या नसता म्हणून. ते तर खायला पर्याय म्हणजे तेच खातो माणूस.
ते काय कुछ खाने के लिये कुछ खोना पडता है. तर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला काहीतरी कष्ट निभावंच लागतात ना.
तेच तर.
हॅलो
करणंच करणं आहे त्याला काही हे नसतं झाले दहा मिनिट.
हा ओके ठीक आहे ह्म.
हा मी करते तुम्हाला एक दोन पाच मिनिटात कॉल करते.